हॅलो, हां कोकिला. आवाज येतय का गं?
आवाज आला ताई? हां. हॅलो
काय कराव? काय करते? हां येतोय ना आवास. हो झालं जेवण. बसलीएस्
हां, मी पण बसलीच ए बाहेर आता लाईट पण नाहीये. अं
काय
आणि पोडी आणि अंड्याची बाजी. हां लाईत नाही गं आमच्याकडे.
हां, काय आमचीत आलील आता
आता आली का? आमची नाही गं आलीच नाही अजून, अंधार
आमची त दुपारची म्हणजे दुपारचीच आलेली लाईट चालू ए.
हम्म पाऊस आला ना, वारा सुटला ना, त्याच्यामुळे बंद केलं असेल वाट तं हम्म
हां तसं असेल.
हां
आमचं कमी आला गं पाऊस
हा, ना काही नाही, कमीच पडलं बाकी का? हा व.
आता बाहेर बसलेले, फोन लावला होता, लगेच मग हो आता बोलणं झालं, तिच्या सोबत. अ ते पण सांगू. कमली तर काही नाही म्हण सांगी सांगत होती ती माझी तीन, चार आई असं सांगते.
हा.
हम्म! हम् हा मी पण आता सं तीनच बाकी
हा हा
हा पूर्ण होऊन, जाणार‌.
हम्म! मजे तर बाकीच ये अजून. किती आले?
हा एक हजार तीनशे. अ पंधरा.
हा, पधंरा तुझ्या खात्याव आलेय
हो, माझ्या खात्यामध्ये आले ना.
चांगलं झालं मग ब्यालेस टाकायला होऊन गेलं ना.
हा ना गं ब्यानस तरी टाकायला झालं. हा जोडल होतं रंजना मॅडम आल्या होत्या, ना इकडं रंजना मॅडमांनी करून दिलं ना मला.
हम् माझ बाकी असं.
रंजना मॅडम अलिमा सर आले होते, ना इकडं.
काल का मी फोन होत तुला बघं.
हा तेव्हा, आलेले होते. मालेमा सर रंजना मॅडम. आमच्या इकडं शिबिर आहे ना गं. ह म्हणून आलेय इथे.
म्हणजे, सर मुलांचे का गरोदर मातांचे. हा
झिरो ते दोन वर्ष बालक सगळेच हम्म!
सगळ्यांचीच का? चांगलं झालं, मग शिबिर ठेवलेली ना.
म्हणून्, तर आज पूर्ण, आज मी पूर्ण दिवस हा मॅडम नाही आज नाही आले.
नाही, आली का मॅडम. आपीसर होती. ना मॅडम आज.
हो.
हम तेथ मग. ते पण काम राहून जात ना हम्म! फोन वर सांगून दिलं मग हम्म! चांगलय गावात फिरून सांगितलं मग सर्वांना.
मग सगळ्या गावात फिरालो अंगणवाडी ताई, आशा वर्कर. सगळेच आम्ही तिघी जणी मिळून फिरलो आम्ही गावात आज.
हा
सगळ्याच माणसांना, लोकांना, स्तनदा, गरोदर सगळ्यांना सांगितलं की आठ वाजता शिबिर आहे तर यायचं असं. हम्म...
हा दुसरे- ड- डॉक्टर येणार का?
हा आपले पण आणि दुसरे प पण येते सचिन डॉक्टर आमचे आहे ना इकडचे वडगावचे. हो ते येणार आणि राकेश सर हा सोनाली मॅडम हे पण ये -हे पण येणार का काय माहिती पण येतील ना.
येनार ना तिकडेच
हम्म
आ
काय?
हा
हो व्हिजीटला का? ऐकून नाही येत गं आवाज तुझा मोठा
जी सर
सर का?